हॅलो
हम
हॅलो
ह ब
पसेस
मी बरी आहे तू कशी आहे
मी पण छान आहे अगं तुला का लहानपणी आपण संध्याकाळ झाली की लगेच मैदानावर पडत जायचो
हो
आणि त्या त्यावेळी मोबाईल इंटरनेट किंवा व्हिडिओ गेम्स एवढे लोकप्रिय नव्हते ना त्यामुळे सगळी मुलं एकत्र येऊन खोको लगोरी लपाचपी आणि कबड्डी खेळायचो त्या खेळामध्ये जो आनंद मिळायचा ना तो आजही विसरत विसरता येत नाही ना आपल्याला
हो ग अगदी बरोबर बोलली मला तर अजूनही आठवत आहे आपण खेळायला सुरुवात केली की वेळेच भानच राहत नव्हतं आई किती तरी वेळा हाका मारायची पण खेड संपेपर्यंत घरी जायची इच्छा होत नसे त्या खेळामुळे आपल्याला मैत्री सहकार्य आणि शिस्त याच महत्त्व समजलं
हो ना आजकाल बघ ना अनेक मुलं शाळेतून आली किथेट मोबाईल किंवा टीव्हीवरर बसतात त्या त्यामुळे त्यांना मैदानी खेळाचा आनंद अनुभवायला मिळत नाही ना मला वाटतं ना कि प्रत्येक मुलाने दररोज थोडा वेळ तरी बाहेर खेळाय खेळायला पाहिजे ना
हो गं नक्कीच पण मला असंही वाटते की इंडोर्स गेम महत्त्व कमी नाही बुद्धि ब बळासारखे खेळ मेंदूला चांगला व्यायाम देतात प्रत्येक चाल विचारपूर्वक खेळा खेळावी लागते त्यामुळे निर्णय क्षमता आणि निरीक्षण शक्ती वाढते
हो हे तर खरे आहे मी जेव्हा बुद्धिबळ खेळते तेव्हा मला अनेक शक अ शक्त्यांचा विचार करावा लागतो अ प्रतिस् स्पर्धा पुढे काय चाल चालल खेळू शकतो याचा अंदाज घ्यावा लागतो त्यामुळे संयम आणि एकाग्रता दोन्ही वाढतात ना
हो कॅरम देखील तसच मनोरंजन खेळ आहे दिसायला साध्या वाटते पण त्यात अचुकता आणि लक्ष लागते योग्य कानातून स्टॅक वर मारण्यासाठी खूप सराव करावा लागतो
हो हे तर अगदी बरोबर म्हंटलं आणि लुडो किंवा सापशिडी सारखे खेळ संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणतात ना ते आजी आजी आजो बाई बाबा आणि लहान मुलं सगळे मिळून खेळू शकतात ना ते त्यामुळे कुटुंबात आनंदाच वातावरण पण निर्माण होतो
हो खरंच बरोबर बोलली तू आउटडोर गेम मध्ये मात्र एक वेगळीच ऊर्जा असते मैदानावर धावताना शरीरातील प्रत्येक यू साक्रीिय होते त्यामुळे शरीर मजबूत आणि दोघी राहण्यास मदत होते हो ना हॅलो